अ बोला!
बोला काय करतायेत?
काही नाही झाले एकदा काम बसलेली हे!
जेवण झालं?
हो जेवण झालं!
हाव काय, काय म्हणता मंग घरी काही वा त दिसत असता कि नाही मंग काही भगवद्गीता आम्हाणा काही फोन असतीलच घरात.
भगवद्गीता. हा ही आमच्या घरी सर्वच आहे हो ग्रामगी. आहे. मुलांना पण वाचायला लावत असते मी. माझ्या एका मुलीला खूपच शौक आहे म्हटलं, ग्रामगीता वाचायचा.
हावो काय? तुकडोजी महाराजांचीव ना? हो हो हो चांगली आहे. खरच, असे चांगले विचार पटकन तेचे.
वा वा. आमच्या गरीब पण, म्हणजे माझ्या मुलांना पण खूप आवडतात ना पुस्तकं वाचायला. खूप आवडतात. नवीन, नवीन पुस्तकं घ्यायला लावतात म्हटलं ते.
आपल्या जगण्याचा पाया समजते ना त्याच्यात.
हो बरोबर आहे.
कसं राहा, कसं व दुसऱ्यासोबत वागा.
हम्म.
एवढा अनुभव नसते लेकररायले. मग त्याच्यातून समजते अनुभवातून.
हो. अन् ऐकल्यानंतर तर त्याच्याहि पेक्षा समज पे आन वाचन केलं तर त्याच्याही पेक्षा. नाही या गोष् ष्टी शिकवाच लागतात म्हटल मुलांना. आजच्या जनरेशन मध्ये ह्या सर्व गोष्टी शिकवाच लागतात.
हो. लई काळाची गरज झाली ती आता.
काही गरज झाली म्हटलं. आता संस्कारही विसरले, सगळंच विसरले म्हटलं आता काही वेळ आहे. अहो त्यांचं त्यांचं म्हटलं आपण. मुलांची काय लक्ष द्यायला लागते म्हटलं जास्तीत जास्त.
हाव हे असं काही वाच्यायला सांगातलं ना, तर मग बरे रायतात.
लोकं लय हैवान झाले. बाप्पा ऐकतो पण इथं अंगाला एकदम काटे येतात. असं न्यूज मध्ये काय तरी हम् न्यूज म असं काही काही ऐकतो ना आपण, तर जर कधी मुली मुलं म्हणा ते शाळेत गेले, कधी तर असं वाटते की कधी येतात कधी नाही असं
जुन्या काळातल्या सारखंच. तून राहिल्या पहिल्या कशा पोरी घरातल्या घरात. तसं आता तसंच होईन का काय माहित?
तसच झालं तरी मी आता माग माझी तीन वर्षाची मुलगी होती. .
हो ना बाई, ते तर लईच वाईट झालं. ते कोण बदला काढला म्हणतात.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
हम्म बदला होता तो. त्याच्या बाबाचं भांडण त्या पोरीवर काढलं.
हो काय सांगा की, एवढीशी मुलगी, तिन कनचा गुन्हा केला होता? समजा तर बाबाचा हो. तर तर बाबालाच, तेयाला मारायला लागत असतं.
हो ना. ते काय आहे, आता तेचि बुद्धी भ्रष्ट व्हायल्या, तेले कोण सांगेल?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
असा आहे, ते ज्याची बुद्धी भ्रष्ट होईल असल्याव त्याले कोण सांगू शकते? ते स्वतःलेच समजायला पाहिजे. तेयले समजत नाही ना एवढं.
जी. त्याम, त्याम मुलाचाच निघाला होत ना मग त्या शिवपुरांमध्ये. कि त्या मुलाची आई म्हणे कोणत्या शिवपुरानमध्ये गेली नसशील. आणि तिनं त्या ते ग्रंथ वाचले नसतीन. तिन कोणते पुस्तकं वाचले नसतीन अश्या पापीत मुलाला तिनं जन्म दिला.
हो खरंच हाय.
तिच्या आई म्हणजे आई बाबावरच आलं कणय समजा आता समजा आईवरच आलं तिच्या कोटी म्हणे अश्या मुलांना जन्म दिला म्हणे, पापीली ये पाप तिनी अशी म्हणत, ती आई म्हणत जर कधी म्हणे चांगली आई असली ना, म्हण तर ती कधी बी म्हणे पोटा गरबातच म्हणे इतके चांगले संस्कार देते म्हणजे मुलांना म्हणे की, तो मुलगा काही ना काही बनल्याशिवाय राहतच नाई. हा, ह्या मुलाच्या आईनं अशी काम केली असती. म्हणु खूप सांगत होते वाटलं. असं म्हणजे कधी कधी सांगता ता तसा रडू येते वाटला. हा, लय चांगलं सांगतात म्हणून त असतेच खरंच, जे अस आपल्या कानावर शब्द पडले नाही. आपल्या मनापर्यंत पोचले नई ते सं र म्हटलं वेगळेच असतात. आता आपण जे ऐकलो कणी, ते जे आपल्या मनात एकदम असे बसतात ना आपल्या कानापर्यंत आले. तेच आपल्या मुलापर्यंत जातात. त त्यांना पण चांगलं वाटत ना की, नाही हे असं नाही असं आहे. म्हणून ह्या दुनियेत. पहिले कसं होत. पहिले आधी कसं होत.
हम्म
पहिले देव लोक कशे होते. आधी लोक कशे होते. ते सर्व गोष्टी सांगतात ना
शिकलं. पाहिजे आपुन.
हम्म
अनुभवातून शिकलं त आपल्याला समजते. नाय त मंग डायरेक्ट आपल्यावर झाल्यावर समजून काय फायदा हाय.
मंग काय फायदा, आता हे असं ऐकल्यानंतर आपल्याही विश विश्वास बसत नाय न म आता कोणावरही समजा
हो. नाही विश्वास त ठेवाच नाही लागत आता हु ते त आहेस. फसवणुकीचे लोक लय झाले ना.
फसवणूकच जास्त हाय आता, आता त कोणाला भिकाऱ्याला भीक पण देता येत नाय म्हटलं दाराशी आला कधी त रावणच हाय. भिकाऱ्याला भिकही देता येत नाय म्हटलं, आता इतकं हे झालेलं हाय म्हंटलं. पण आता कोणी म्हणता की, दान धर्म करा. पण कसा करा. स्वतःच्या जीवालाच तर धोका आहे.
हा, अन्नदान, अन्नदान चांगलं हाय. घरगुती अस असतय कार्यक्रम ठेवाय जानान अन्नदान दिलं की झालं. सर्वात श्रेष्ठ अन्नदानच ये. दुसरं दान द्याचं काय काम आय.
हूं, आता हे म समजा, मंदिरामध्ये कार्यक्रम असतात. कोणती जयंती अस चा साजरी करतात. समजा भंडारा करतात. त म तिथं अन्नदान दिलं तर ते चांगलं हाय ना. आपणही देतो ना, पण असं असं, येतात समजा दाराशी त कसं त्यांची पण अस भित भीतीच वाटते ना मला तर खूप भीती वाटते बाई, मी त एकदम दारच बंदच ठेवत असते. का बर खोट्या खोटं बोलू.
हा ते असं वाटतय हा पोट भरणार हाय की काय समजतच नाही ना
अनं कसं घरी समजा कोणी असते नसते म्हणून म्हटला एखाद्या वेळेस कोणी असते. कोणी नसते. त मंग त्या त्यासाठी हम्म, बंदच करून ठेवून देत असते. दिवसभर घराच्या आतमध्ये राहत-
हा, हा आपल्या घरातच सेफ राहू शकतो आपण नाही.
तर काय? बरोबर आहे. तुम्हाला कसं वाटून राहिल मग, हे ऍप मध्ये आपण फ्रेंड सारखं बोलत आहे.
चांगलं वाटून राहिला, मंग तसं कोणी बोलत नव्हतं ना.
असं बोलत होतो काय बरं, आपण घरात एकदा कामा धंदे करा, अन् बस आराम करा, अन् अजून उठले की, तेच कामं करा.
आता तुमचे चांगले विचार तुमचे चांगले विचार मापर्यंत पोहोचत होते काय? माले विचार तुमच्यापर्यंत पोहोचत होते काय? तस तर नव्हत आपण.
तसं बोलतही नव्हत आणि तस विचार पण केली नव्हती कोणासोबत.
हाव, आता मैत्रिणी सोबत कसं मैत्रिणी सोबत बोलतोय आपुण. मग तेच कवा आपण त्यास हॉलला गेल होत, असं झालं होतं. तसं झालं होतं, तुन तर डबाच नव्हता आणला, अन् तुन तर हेच नव्हतं आणलं. त्याला तर लवकर झालंच नव्हतं.
आम्ही थांबलो होतो तुझ्यासाठी.
हो, तू लवकर आलीच नव्हती. असं आहे, असं चालते मैत्रिणीच, त्या पहिल्याच गोष्टी काढतात मैत्रिणी.
हा.
असं हाय, पण चांगली गोष्ट आहे ना, सगळे आपल्या मैत्रिणीच हायत.
हो, आता सगळ्याजणी मैत्रिणच आहात फक्त. बनवायला बोला लागते आपल्याला फक्त. आपलं चांगलं बोलल, चांगलं राहिलो कि, सगळ्या मैत्रिणीच बनता त. आता मलाच तो पाहिले अस अम्म, विचार आला कि, म्हटलं बाई आता समजा ह्या कुठल्या अस फोन करू की नाही करू विचारच आलात पहिले. कस आता कोणाचा स्वभाव कसा असते, काय असते, समजा आपण थोडी ना ओळखतो. तरी मी कॉल करून पाहितीच म्हटलं आता या ताईला म्हटलं.
स्वभाव तर चांगलाच ठेवायला पाहि बरोबर सगळेसोबत चांगलं बोलून, चालून या जगात कोण राहायला आलो.
हाई बाई, राहिलं आता कधी काय होईन ते काही सांगता नाहीे येत. आता हे कालच आम्हाला सुतक पडलं तर म्हटलं, अ त्या- त्या माणसाला म्हटल अटॅकाला म्हटल एकदम.
मग कधी जावं लागेल, काही सांगता येत का मग चांगलं जगून गेलं. मरावे पण कीर्तिरूपी उरावे, असं म्हणतात ना.
तिथ तर माग राहिली पाहिजे जे भांडण कर
भांडण करून काय करतात कोणी माझ नाव तर काढलं पाहिजे. नाय बाई चांगली होती म्हणून, नाहीतर कोणी म्हणते की परी गेली.
हो, तसही आहे.
मग कोणी जर कधी भांडण करत बसलं तर परी गेली. लय तिरा भांडण करत राहील एक दिवस दररोजच्या साठी.
हो हो तस ताय
हो तसं म्हणतातच
हो ना
हा स्वभाव चांगलाच असला पाहिजे स्वभाव सगळे सोबत चांगलं बोलायला पाहिजे.
हू बाकी काय चालू हाय म
बाकीच काय नाही तुम्ही सांगा कायतर
काय बाई आता हे उन्हाळ्याच कसं काम करा एक एक करून ठेवा म्हणजे हिवाळ्यात आता आपल्या इकडे कशि शेतीचे याची त्याची कामं राहतात मग काय होत नाही आता हा उन्हाळा असा हाय.
पावसाळ्यात समजा घरीच नसतात. शेतीचेच काम असतात.
हो शेतीचेच कामं
हो ना
हा हा म उन्हाळ्यातच अस रिकाम पण सापडते करून ठेवा काही काही
तरी उन्हाळ्यातही आपल्याला तरी उन्हाळ्यातही कामं असतात आपल्याला बाराही महिने कामं ठेवलेलेच हाइत. उन्हाळा आला पावसाळा आला. तेच ना म हिवाळा आला काही ना काही काम असतातच. आता असं वाटते की जसं उन्हाळा हाय तर मस्त मुलांना सुट्टी आपल्याली सुट्टी पण आपल्या सुट्टीच नसते.
ती कामाले सुट्टीच नाई
नाही आपल्याला सुट्टी नाही भेटत.
हा का सुट्टी नाही भेटत आपल्याले.
आपल्याला शेवटी सुट्टी भेटेन एक वेळा.
दोन दिवसच तर आराम असला रविवार की असं वाटते की बापरे आज सुट्टी हाय.
हाव नाही मग ह रविवार असला ना तर थोड मग लेटच उठल जाते. लेटच काम करते मी तशीच करते नाही तर मग रोजच्यासाठी सकाळी उठणं मुलांचं करणं
पण तुम्ही काय म्हणता गरबड सरबडचे कामं लवकर होऊन तरी जातात. तो दिवस लय भारी जाते. पण रविवार तर दिवसभर काम पुरतात हे तरी काम करून आराम करतो.
हाव हे काम करून मुलं शाळेत गेल्यानंतर आराम बी कर न ते बरं का सकाळी लवकर काम केलेत.
हा तेच चांगलं हाय पण सकाळी उठून लवकर
मुलं उठत नाहीत ना मग रविवारी लवकर त्यांना माहित आहे की आपल्यासाठी सुट्टी हाय म्हणून मग पहिलेच रात्री प्लॅन करून ठेवतात उद्या सुट्टीये उशीरा उठायचं.
हाव बरं ठीक आहे म
हा ठेवा मी कॉल करता